हॅलो.
हॅलो.
हां हॅलो. हा येतोय की माझा येतोय का कलेअर हा बोल ना. कशी आहेस.
बरे आहे बघ, तू.
मस्त.
बरं आणि काय जेवलीस?
आत्ताच जेवले ग. तू?
होय आताच.
हां हां.
आणि काय मग?
काय नाही तुझ्याकडंच?
काय नाही तुला तर काय फोनच करायचं झालं नाही. जरा ते फर्निचरच काम काढलेलं नाही घरी.
आता काय करतेस नवीन?
नवीन काय नाही ग ते कसं आम्ही रेडीमेडच आणलेले आहे कने तयारच आणलेलो ना आधी मग ते जरा खराब झालते मग आता घरातच बनवून घेतले मग.
होय काय टी-टीव्ही युनिट बनवलंस का?
होय ते बनवलं. आणि हेच कॉर्नर केला. सोप्याच एक हम्म.
मी पण आता गेल्या दोन, तीन महिन्यापूर्वी बनवलं टी व्ही युनिट बनवून घेतले.
होय.
आणि
हां हां तरी मग ती माझी मैत्रिणी एक हाय ग ती पण केल्या नाही आत्ताच महिना झाल.
बरं.
मग तिज जरा कॉस्टलीच होतं सोड. आमचं पण गेले पैसे पण ती कसं जरा हायफायच झालय सोड तिचं. आमचे जरा जास्तच गेले. हम्म. तरी तुला किती खर्च आला?
आपलं कसं आपण आपल्या बजेटनुसार ठरवतो ग. आता माझ्या जाऊबाईंचं पण हं आता माझ्या जाऊबाईंचं पण कसं तिनं बनवलं दोन वर्षापूर्वी फर्निचर काहीतरी बघ पूर्ण पाच साडेपाच लाख रुपये तिचं बजेट होतं. आणि हां आणि पूर्ण म्हणजे तिचं कसं सोफा टी व्ही युनिट परत पीओपी परत किचन ट्रॉलीज वगैरे सगळच त्याच्यामधुन तिने बनवून घेतलं मग आपलं काय एवढ एकदम बजेट नव्हतं बाई मी आधी कि हां मग मी कसं आधी किचन ट्रॉलीज आणि किचनमध्ये ते बॉक्स नसतात का? तसले बनवून घेतले.
हां.
आणि आता मग थोडे परत पैसे आल्यानंतर आता टी व्ही युनिट आणि देवारा बनवून घेतलाय.
होय.
हम्म.
हां हां आमचं पण असंच बाई म्हणजे असं पैसे येतील तसच काम केलय आम्ही. एकदम काय नाही असं
तेच की एकदम लोड कुठून घ्यायचा परत पैशाचा होत असं
होतयच तसं आणि
हम्.
तेच मग काय नाही मग तेच जरा काम होती नाही चालू त्यामुळे मग काय फोनच करता आला नाही.
हां हां हां तरी ह्याला आपण नाही म्हणल तरी बघ ना माझे पस्तीस, छत्तीस हजाराकडे आकडा गेला.
होय.
हम्म तरी सोपा मी आणि मागच ठेवलाय.
हम.
मग
ते आमचं गेलं तरी सत्तर सत्तर पर्यंत गेलं.
ते आता तू सोफा वगैरे सगळंच हम्म सोफा वगैेरे वगैरे एकदम केल्यामुळे तेवढं जातच मग.
होय तरी आणि म्हणजे कसं ओळखीचे होते नाही ह्यांच्या त्यामुळे जरा रेट जरा आणि कमी झाला.
बर.
हम्म नाही तर मग गेल असत मग आणि थोडं वर.
तरी वाचले म्हणायच
वाचले होय तेच की
मग तर किचन ट्रॉलीज वगैरे का ते पण हळूहळू?
ते करायचं की आता बघायचं आता दिवाळीपर्यंत झालं तर करून घ्यायचं ते पण.
ह ह ह.
देवारा पण रायलायचं कारण किचन म्हटलं सगळंच मग करायचं म्हटलं. मग ते जरा ठेवल माग.
ते कसं होतेय, आधी हॉल क्लिअर करावा मग परत किचन क्लिअर करून घ्यायच मग परत हा हा मग परत बेडरूम मध्ये आलं, परत तिकडं वेगळं काहीतरी.
होय होय.
मग ते कस हळूहळू केलं की, पैशाच पण लोड पडत नाही. आणि काहीतरी नवीन नवीन डिझाईन पण परत येते तोपर्यंत.
होय, अगं तसच होतय. आता आपण असं करतोय, एवढं छान आपल्याला आता हे चांगलं वाटते काय. आणि थोड्या दिवसांनी दुसरीकडे कुठं बघितलं कनय तर, मग त्यांच किती छान झालय. आणि ते ते त्या आवडते आपल्याला आपण जरा वेळ म्हणजे लवकर केला असं वाटते, मग आपल्याला. आणि थांबायला पाहिजे होत, ह बघितल्या नंतर तर तसचं होतयं अगं.
नाही, पण शेवटी आपण पण काय आपल्या आवडी नुसारच बनवतो. नाही आपल्या पण घरामध्ये ते.
होयच की.
म आणि आता कधी किचनचे ट्राली डिझाईन वगैरे सर्चिंग केलंस?
नाही, आता करायचं आता काय असं दिवाळीतच आता करायचंय.
हा.
आता बघायच. म्हणजे आतापासन जरा बघून ठेवायचं आणि तोपर्यंत काय वेगळं आणि आलं केलं तर मग
होय. मग तू टी व्ही युनिट ला अस हे बनवून घेतलीस पुस्तकं वगैरे असे वाचनाचं ठेवायला किंवा असं हम्म ते आता नवीन आलय नाही क्रेस त्याचे.
होय तेच की आता म्हटलं नाही का तुला आत्ताच हे चाल झालं ना आमचं काम.
हम्म हम्म.
महिन्याभरात त्यामुळ मग ते करून घेतलं.
होय. शेतातले पैसे आले असतील?
होय त्यामुळेच की.
मग बाकी?
बाकी काय नाही बघ तेच म्हणलं आता तुला फोन झालाच नाही.
हा.
मग म्हणलं तर फोन तर करून घ्यावं.
मला विचारले असेल तर मी अजून एखाददी दुसरी डिझाईन तुला सजेस्ट केली असती.
हा ते अचानकच ठरलं ग आमचं करायचं. आपलं कुठं बोलणच झालं नाही ना या विषयावर. की असं असं करतोय वगैरे काय. नाहीत मी नक्कीच तुझं सजेशन घेतलं असतं.
आता बेडरूममध्येध्ये वगैरे लिफ्ट वगैरे लॅफ्ट वगैरे असलं तर लॅफ्ट पण पॅकिंग करून घे सगळं.
होय होय ते ए का माझी तर मैत्रिणी आहे ना शेजारी राहते ती ती ना आता परवाात अस. केलं बघ सगळं.
लॅफ्ट पॅक करून घेतले का
करून घेतले. नंतर ना आपलं ह्याच भांड्याचं कपाट भिंतीतच आहे तिचं पण. तिथं पण स्लायडिंग डोअर करून घेतलं तिनं.
होय का.
होय छान झालंय तिचं मुलींची बेडरूम. तेच की धूळ बसायचा विषय येत नाही ग किती ते डस्टिंग होतय सारखं काढा आणि हे. त्यातच वेळ जातोय बायकांचा.
होय सारखं साफसफाई घाण काढा घासा धुवा.
होय मग काय.
आणि आता ते प्रत्येक किचन मध्ये गेल्यानंतर किचन ट्रॉली ते बॉक्स हे. ते सगळं बघितल्यानंतर.
तसंच होतंय.
आपल्यात पण असावं.
होय वाटतय लगेच.
म.
आपण काय म लगे विचारतो कसं काय. घेतलं काय तसच होतयं आपण. माणसांचं तस नसतंय माणसं काय एकदा करायचं ठरवलं ना हा बोल की.
नाही ते प्रत्येक जण चांगलाच सल्ला देतंय असं नाही.
पण नाही होय.
स्वतःच करून घेतात सत्तर मध्ये पण आपल्याला बजेट सांगणार नव्वदचं.
होय तसे पण असतात की. तेच तरी विचार. आलेला आम्ही एक दोघा तिघांसनी.
हा.
हम्म. मग एकाचं जरा जास्तच होत होत म्हणून मग दुसऱ्याला सांगितलं.
हम् हम्म हम्म हम्म.
खरं जेव्हा आता करू ना किचनचं ट्रॉल्या वगैरे देवारा. पण बनवून घेणार आहे त्यावेळेस मग त्यावेळेस तुला विचारेन आणि.
किचन ला कधी नाही पण किचन ला कधी चिटकून देवा नसावा. त्यामुळे मी मध्ये असा बॉक्स बनवून घेतलाय साहित्य ठेवायला देवाऱ्याचं.
होय काय चिटकुण असं नाही आहे थोडासा. एक फुटाची फक्त जागा आहे आमची. तेवढंच आहे खर ते पण कसं आमचं जरा रॉंगच झालंय ते. बेसिनचं सगळं भांड्यांचं धुतलेलं तेन जरा देवाऱ्यावर उडतंय ते. थोडंसं असं झालंय ते. ते पण जरा काढायचंय सगळंच जरा व्यवस्थित करून घ्यायचं.
हम्म हम्म हम्म म्हणतो आप आपण म्हणतो पण रिन्यूवेशनलाच जास्त
जास्त खर्च येतोय होय. कंपाऊंड पण आमचं पेंडिंगच आहे ते पण जरा करून घ्यायचंय.
ते आता कंपाऊंड कस ते तयार असतं ना तेच बनवून घ्यायचं सोपं पडतंय.
नाही ऍक्च्युली कसं झालंय आमचं ते चिरा विटाचंच आमच चं बांधकाम आहे ना पूर्ण घराचं मग त्याच हेच त ते चांगलं दिसतंय कॉ म्हणून हेंनी मग ते तसेच विटा आणलेत. बांधकामचच टाईप करायचं हाय तेे
हम्म हूं एकदा पूर्ण करून फोटो काढून पाठव मला.
होय होय पाठवते.
म काय नाय तेच म्हटलं फोन नाय काय नाही. फर्निचरच चालल होतं म्हणल्यानंतर कुठला तुला वेळ असणार.
होय तसंच होतय अग.
म
तेच की
साहित्य असं लाईफ टाईमच वापरलंईस का साध
नाही साधं म्हणजे काय नाही असं लाईफ टाईमच म्हणजे बऱ्यापैकी तरी जावं आपल्याला
ते मापूला.
हा मीडियम का तर आणि मुलां चेंज करणारच की त्यांना जसं हवं तसं पुढं.
होय. दहा दहा पंधरा वर्ष भरपूर झाले.
भरपूर झाले होय.
हम्म.
कारण आता लाईफ टाईम नाहीच होतं कारण आणि जरा काय वेगळं आलं की मुलांचं असतं हे नको हो ते नको असं करू आणि तसं करू. त्या मुळं बाकी काय मग. हाय ना सगळं ठीक.
छान छान आहे ब निवांत हाय बघ मग नेक्स्ट वेळेस कर फोन मग हा
हो हो करते चालतय ठेवते मग हा हा.